मी हा मी प्रतीक क्षा बोलते.
हा मी सानिका बोलते बोला
हा हा मॅम ऍक्च्युली मला तुमच्याशी कुटुंब या अ अ म्हणजे विषयांवर दहा मिनिट चर्चा हा चर्चा करायची होती तर तुमच्याकडे दहा मिनिट टाइम आहे का मॅम
आहे मॅम बोला.
ओके तर कुटुंब कुटुंब हा शब्दच ऐकल्यावर किती छान वाटते म्हणजे कुटुंब म्हणजे माया प्रेम आत्मविश्वास हे आपल्याला शब्द आठवतात आता कुटुंबाबद्दल सांगायला गेले तर मी सुरुवात माझ्यापासून करते मग मी तुम्हाला नंतर तुम्हांला टाईम देईन तुमच्याबद्दल विचा सांगण्याचा सर्वात प्रथम माझं ओके तर सर्वात प्रथम माझ्या कुटुंबामध्ये माझे वडील माझी आई माझी एक लहान बहीण आणि मी असं आम्ही चार जणच राहतो. जस की माझे वडील बाहेर काम करतात माझी आई घर काम करते माझी बहीण अजून शिकत आहे आणि मी देखील असं म्हणजे शिकत शिकतच कमवत आहे कमवत कमवत शिकत नाही असं म्हणायला काही हरकत नाही. हो म्हणजे आता कुठ कुटुंब कुटुंबामध्ये अ एक जण कमवत असतो एक जण शिकत असतो असं जे काही आहे ते चालतच असतो. आता तुम्ही काय सांगाल तुमच्या कुटुंबा कुटुंबाबद्दल
मी म्हणजे माझ्या कुटुंबात माझे पाच व्यक्ती आहेत. जसे की अ माझी माझी आई अ त्यानंतर माझी छोटी ती बहीण मी अ माझ्या छोट्या बहिणी दोन आहेतआणि मी. म्हणजे आम्ही जणी बहिणी आणि भाऊ एक आहे लहान अ त्यामध्ये माझी आई शेती वगैरे बघते त्यानंतर माझी छोटी बहीण म्हणजे दोन नंबरची जी बहीण आहे ना ती पुण्यात ते आहे, ॲपरानशिप साठी आहे. आयट्या झालाय तिचा अ त्यानंतर मी आहे. ती इथच म्हणजे कोल्हापूरमध्येच आहे. इथूनच म्हणजे हा अ छोटे छोटे ते जॉब बघते आणि अप्लाय करते त्यांना.
हा हो म्हणजे कस असत बघा मॅम आता आजकाल म्हणजे पहिला कसं हो प्राचीन काळात आजी आजो आजोबा, काका, काकी. आई वडील आणि त्यांची मुले हा सगळे एकत्र राहत होते पण आधुनिक काळात तसे नाहीआता तुमची बहीणच बघा जॉब हा जॉब साठी तिने स्थलांतर केलं म्हणजे ती लांब गेली तिच्या कुटुंबापासून म्हणजे तिला ते जाणवत अस असेल आईची किंमत काय असते? वडिलांची किंमत काय असते? म्हणजे वडील कधी कोणाला दुःख कुवत नसतात जे काही पाहिजे ते आपल्याला आणून देत अस म्हणजे कुटुंब हे आज हा म्हणजे प्राचीन काळी कस असं खूप सारा परिवार असं फॅमिली सगळे एक बट आता ते अ जॉबमुळे किंवा शिक्षणामुळे हा म्हण अस ते सेपरेट होत चाललं आहे आधुनिक काळात अस आणि आजकालचे म्हणजे जी मुलगी असते किंवा मुलगा असतो ते लग्न झाल्यानंतर म्हणजे जाॅईंट फॅमिली मध्ये राहण्याला सहसा हा न नकार देत आहेत जे ऍक्च्युली बरोबर म्हणजे कस झालय? की जॉईंट फॅमिली असली की कामं जास्त असतात असं म्हणतात मग ते कामं जास्त असले की त्यांना ते नको नको वाटते बट अ आता तुमची बहीणच बघा ती लांब राहते मग तिला जर आता तुमची बहीणच बघा ती लांब राहते मग तिला काही प्रॉब्लेम झाला म्हणजे काहीतरी अडथळा निर्माण आला बाहेर काहीतरी झालं तर तिला तिथं तिचा ताणतणाव लांब करायला कोणी आहे का? ना कोणी नाही? आता तुम्हीच बघा इथे जवळ जर तुम्ही बाहेर गेला दमला वगैरे असाल तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुम्ही घर घरी आला आई जवळ बसला किंवा वडिलांजवळ बसला तर तुमचा ताणतणाव आहे तो क्षणिक वेळात म्हणजे हो कमी होतो थोडा वारकरी म्हणजे का आई ती आईचा चेहरा आणि वडिलांचे प्रेम हा बरोबर माया प्रेम जे काही असेल ते बघूनच आपला आपल्या मनाला थोडंसं थोडा धीर मिळतो म्हणजे कुटुंब कु कुटुंब हे किती आपल्या जीवनात महत्त्वाचं आहे हे आपण म्हणजे एका शब्दाने किंवा शंभर शब्दाने सांगूही शकत
सांगू शकत नाही हो हो कुटुंब म्हणजे ते एक अशी गोष्ट आहे की अ ज्यामध्ये अ म्हणजे चार भिंतींच कुटुंब नसत, त्यामध्ये आपण आजी असो, आजोबा असो काका तुम्ही जसं म्हणलं ना सगळं सगळ्यांच मिळून एक कुटुंब असत जसं की अ आजीची माया, आजोबांचं प्रेम, त्यानंतर काकाकाकींची अं म्हणजे काकाकाकी जस सपोर्ट करतात तसे बाहेरचे लोक करत नाहीत आपल्याला काका-काकी असो आई- बाबा असो आजी-आजोबा असो त्यांचं प्रेम वेगळं असतं आणि बाहेरच्या लोकांच प्रेम म्हणजे बाहेरचे लोक आपल्याला समजून घेण्यासाठी ते हे नसतात तत्पर नसतात
हो बरोबर आहे म्हणजे कुटुंब म्हणजे अ म्हणजे कुटुंबाच जे समाजात स्थान आहे ना ते खूप असं महत्त्वाचं आहे असा वेगवेगळ्या म्हणजे नात्यांनी आता आई-वडील, भाऊ- बहीण, आजी -आजोबा किंवा काका काकू अशा विविध नात्यांनी कुटुंब तयार झालेला असत. आता बघा तुमची बहीण बाहेर आहे ती अचानक आजारी पडली, अ कुटुंब आहे का नाही पण तेच जर इथे ती असती तर अचानक आजारी व पडली निरोगी म्हणजे काहीतरी म्हणजे बाहेरच वगैरे खाल्ल्यानंतर तिला काहीतरी त्रास वगैरे चालू झाला, तर आपलं एक कुटुंबच असतंय कि ते तिला म्हणजे त्या तिच्या अडचणीच्या काळात जे मदत करू शकत त्यामुळे कुटुंब हे आपल्या हा माणसाला जास्त ते भावनिक आधार मानसिक आधार देणारा ते आता जीवनात आता खूप संकट येत असतात अडचणी येत येत असतात अशा वेळी कुटुंबातीलच सदस्य एकमेकांना धीर देत असतात मदत करतात म्हणजे घरातील जे प्रेमळ वातावरण असतय म्हणजे अ म्हणजे आई माया जसकी तुम्ही म्हटला त्या म्हणजे प्रेमळ हो बरोबर म्हणजे घरातील जी प्रेमळ असते. वातावरण असतय ना त्यामुळे माणूस हा मानसिकदृष्ट्या म्हणजे मजबूत राहू शकतो
मजबूत असतो हो-
आता बघा मी सांगितलं जर एखाद त्या म्हणजे व्यक्तीला बाहेरच्या जगात जर अपयश काही आलं, तर कुटुंब त्याला पुन्हा उभ उभं राहण्याची एक प्रेरणा देऊ शकतो. म्हणूनच ना हो म्हणजे घर म्हणजे प्रेमाचं मंदिर असं म्हणायला काही हरकत नाही.
हो
आता, आता आजच्या युगात म्हणजे आज जे युग आहे ते आता लहान मुले देखील मोबाईल वगैरे घेऊन बसतात इन इंटरनेट सोशल मीडिया हे सगळं म्हणजे माणसांकडं असलं अस, तेल म्हणजे आता समोरच एखाद्या घरात हया म्हणजे एका ह्या पुढच्या खुर्चीवर ती आई बसलेली असते आणि तिच्या पुढच्या खुर्चीवरच तिची मुलगी बसलेली असते. त्या दोघींकडेही मोबाईल असतो. ते मोबाईल मध्ये ॲप्स वगैरे काही युज करत असतात बट त्या मुलगीला जर अचानक काही झाले तर ते देखील तिच्या आईला माहित नसते. म्हणजे असं होऊ शकत ह्या आजकालच्या सोशल मडिया
पिढी हा आजच्या पिढीमध्ये काय झालंय की अ मोबाईल मोबाईल मुळे आपली नाती दुरावत गेलेली आहेत. म्हणजे आता सेपरेट होण्याचं जास्त कारण तेच झालय असं वाटत.
हा म्हणजे काय होतय मोबाईलमुळे प्रत्यक्ष जो म्हणजे, समोरा समोरचा फेस फेस टू फेसचा जो संवाद आहे ना तो कमी होत चालयाय म्हणजे अनेकदा म्हणजे खूप वेळा जे एकाच घरात राहणारी जी लोक असतात ना ती एकमेकांशी नीट सुद्धा बोलत. त्या मोबाईलमुळे सोशल मीडियामुळे असं होत चाललंय त्यामुळे ते कुटुंबात जे प्रेम असतय जो जिव्हाळा असतोय ती कमी होण्याची जी शक्यता आहे. ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे त्यामुळे कुटुंबामध्ये जर प्रेम आणि अ आहे तसं म्हणजे पहिल्यापासूनची जी सगळी आत्मविश्वास प्रेम वगैरे जर राखून ठेवायचं असेल तर सोशल मीडियाला म्हणजे जेवढं पाहिजे, तेवढा असा वापर केला पाहिजे असं म्हणायला म्हणजे,
हा बिना कारणाचा यूज हा नाही केला पाहिजे.
हा, म्हणजे आता बघा आता आता जे बाहेर लोक जॉबला वगैरे गेलेले असतात, फॅमिलीमधून कुटुंबामधून तर ते एखादा सण असेल किंवा उत्सव असेल तर त्यावेेळेस एकत्र येतात, म्हणजे जसे की दिवाळी आपल्या भारतातील मोठ हा सण दिवाळी म्हटला जातो दिवाळीमध्ये पुत्र येतात गणेश उत्सव, मध्ये एकत्र येतात, गण म्ध्ये जी ज्यावेळी ते एकत्र होतात त्यावेळी ते अ त्यांची आनंद आणि एकोप्याचीजी भावना असते. तेथ कि, त्यावेळी त्यामुळे म्हणजे सदस्य एकत्र येऊन घरात जे वातावरण निर्माण करतात. म्हणजे सण सणासुदीच्या वेळी जरी लोक एकत्र येऊन कुटुंबात प्रेमाची भावना निर्माण करून जे काही आहे, साजरे करू शकता. तात म्हणजे शेवटी अस की म्हणजे कुटुंब हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातले जे सुरक्षित आश्रय स्थान असते ना ते आहे आता म्हणजे तुम्ही सांगितला तस कुटुंबामध्ये आजी असणे गरजेचें आहे, आजोबा असणे गरजेचे आहे काका काकी आई वडील आणि जे कोणी बाकीचे असेल ते
भाऊ- बहिणी हा हो मॅम
त्यामुळे म्हणजे प्रत्येक प्रत्येकाने जे आपल्या कुटुंबात जी नाती आहेत ती जपली पाहिजेत. आणि प्रेमाने जे आहे, हो आणि प्रेमाने एकत्र राहिलं पाहिजे म्हणजे सगळेजण एकत्र राहिले की कुटुंब मजबूत असेल तर समाजाने राष्ट्राची जी म्हणजे आप आपलं कुटुंब जर मजबूत असेल तर समाजाने आपलं जे राष्ट्र आहे ते मजबूत राहू शकत.
हो मॅम यासाठी मी पण का काही प्रयत्न करता आला तर मी पण प्रयत्न करीन मॅ मी तर माझी घरची नाती ती जपलीच आहेत तरी पण आणखीन काही त्यामध्ये ऍड करता आलं तर मी करेन,
हा तुम्ही मला दहा मिनिट टाइम दिला, त्याबद्दल तुमचे धन्यवाद मॅम
थँक यू मॅम, ओके